हम्म हो आवाज येतोय बघा तुमच्याकडे ते वडी वगैरे प्रकार असतो बघा ते मांस वडी वगैरे काही तरी ते मसाला भरून करतात पुण्यात हाय का ते?
हा
कोल्हापूर साईड ला नाही का ते?
नाही नाही नाही नाही मांसाचे प्रकार इकडे नाही बनत हा मला त्याची रेसिपी सांगू शकते मी तशी पण नाही बनवली नाही मी कधी माझ्या नंदुबाई बनवतात. हा
हा हा
तिर मालांसाठी नॉन व्हेज चा प्रकार आहे त्यात
ह ह तुम्हाला मी ह्याची सांगू शकते बरं का? अ सोयाबीन वडीची रेसीपी छान तशी
सोया सोयाबीन वडी बर कशी करता? मी तर कधी केली नाही? आणि खाल्ली पण नाही ओ कधी?
सोयाबीन वडी ओ आपली ही अं सोया चिक्स आपण जे बन जिमवाली लोक वगैरे नाही का खाते
हो सोयाबीन माहिती आहे भिजवून भाजी वगैरे
हा हा तिचं त्याची रेसिपी सेम नॉन व्हेज छान बनते म्हणजे ती मासवडीपेक्षा पण टेस्टी बनते अ सोयाबीन असतं ना आपलं हा ते पाणी थोडं कडक करायचं आणि त्या पाणी थोडं मीठ टाकायचं आपले सोयाबीनचे असतात ना चचेंक्स भिजायला टाक काय ते दहा पंधरा मिनिटं भिजून द्यायचे भिजून ते एकदम पाण्यातून स्वच्छ धुन घ्यायचे
हुम्म
तेचा स्मेल निघून जातो थोडासा हवं ते तुम्ही जर मोठं सोयाबीन आणलं त्याचे बारीक तुकडे करायचे छोटे आणले तर गरज नाही पडत मग ते साय ठेवून द्यायचं आणि मग वाटण त्याच बनवताना त्याच्यात का कांदा, लसुण, आलं, कोथंबीर, आणि खोबरं, हे सगळं भाजून चांगलं त्याच वाटण बनून घ्यायचं. आणि फोडणीला टाकता ना मग कढईत तेल थोडासा कांदा चिरून टाकायचा त्यात ते वाटण टाकायचं चांगलं तेल सुटपर्यंत परतून घ्यायचं तेल सुटलं कि मग त्याला आपलं सुहानाच ते नॉन व्हेज मसाला नसतो का चिकन मसाला
बर, बर, हा
तो सुहाणाचा चिकन मसाला आणि तुमचं लाल तिखट जे काय असेल ते मी हे चांगलंपरतून घ्यायचं त्यात सोयाबीन वडी टाकून घ्यायची ती आपण हे केलेली आणि त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं एक वाटी आणि झाकण ठेवून चांगलं शिजून द्यायचं घरातला एक जीव होऊ दयचा ते सोयाबीन वडीत त्या वाटणंचा सगळं सार गेला पाहिजेत. आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची मग त्याची रसाभजीआस म्हणजे, नाही रसा भाजी पण नाही सुकी भाजी पण अशी लप्त पा बनवायची त्याची भाजी
हा हा म्हणजे तेवढीच आप ग्रेवी अशी
हो ग्रेवी टाईप, हा ते कसं मला माहिती माझ वडील माझ्या वडिलांना माळ आहे तर मग आम्ही, जेव्हा नॉनव्हेज बनवतो ना तेव्हाच्यासाठी आमही केक बनवतो
होय का
हा
मग तुमच्य वडील वारीला जात असतील ना
हो जातात ना त्यावेेळेशी नाही जमलं कारण शेतातली कामं वगैरे चालू होती त्यामध्ये नाही गेले,
होय मग आता आधी मध्यजाऊन येतात का मग
आधी म्हणून जातात ना त्यांची माघवारी असते ते फेब्रुवारीत असते ना कार्तिके हा हा मग तेव्हा होतात ते
मग ते मठात उतरतात का कुठे उतरतात मग
ते एका दिवसात जातात दर्शन घेतात म्हणजे अ एकादशीच्या आदल्या दिवशी निघतात तिकडून आणि मॉर्निंगला पोहोचतात तथं पाच वाजता चंद्रभाग देव ते आंघोळ करतात. दर्शन घेतात डायरेक्टली म्हणजे जेव्हा अभिषेक चालू असत ना विठल आता तेव्हा ते गाभारात गेलेले असतात, तिथे आणि एकटे गेल्यामुळे काय होत त हा, एकटं गेल्यामुळे ते दर्शन चांगलं होतं म्हणजे सोबत जास्त लोकं असलं की ह्याचं आवरायचंय त्याचं आवरायचंय असं होतं. मग ते एकटे जातात नेहमी वारीला जातानी, जाऊन ते दर्शन घेऊन येतात मग.
होय, व्ही. आय. पी. नं सोडतात का त्यांना मग आत?
व्ही. आय. पी. नं नाही असं नॉर्मल लाईननच जातात, तरी पण त्यांना काय माहिती कसं काय दरवर्षी दर्शन भेटतं?
हो ना कारण खूप गर्दी राहती ना तिथं.
खूप लवकर पोचतात ते, म्हणजे आज दुपारी वगेरे निघले ना तर रात्री तिकडे बाराच वगेरे पोचतात. बाराणंद ते रात्रभर जागतात आणि मग त्या लाईनला बरोबर त्या अभिषेकच्या वेळेला पोचतात. त्यांना तर टायमिंगच जजमेंट भेटलंय आता की बाबा हा कधी आपल्याला कुठं जायचंय. कारण त्यांना आता माळ कमीत कमी पंधरा वर्ष होऊन गेले तेवढ्या वर्ष. त्याच्यामुळं ते दरवर्ष जाऊन जाऊन त्यांना सवय झाली त्याची आता.
उउ ह्ह ह्ह
ह ह आन सोबत जात नाहीत, म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये गेले की ते म्हणतात की, दर्शन नाही घेतायेत व्यवस्तित.
म ह्येचं राहिलं त्याचं राहिलंय.
याच्याकडच लक्ष. हा, म्हणतात ते देवाकडे कमी लक्ष आणि लोकांकडेच जास्त लक्ष.
मग हा इकडं गेला, हा चुकला, हा सापडत नाही यार
हाआ म्हणून ते कधी, स्स ब असंच हेच करत नाही स्वतः जात तात. आपल्या महामंडळाची बस पकडतात, निवांत जातात.
ह ह ह... तुम्ही गेलाय वारीला?
न्हाई, मी पंढरपूरलाच गेले नाही आजपर्यंत. न्हाई पंढरपूरलाच नाही गेले कधी. अअह्ये ह न्हाई न्हाई, कधीच नाही.
अरे बापरे! अह्ह
ते आई आणि दे दाऊन दर्श घ्यून आलेत. पण म्हणजे आनी कसं होत ना ते इकडं माहेर खूप सगळं असल्यामुळं कधी जाण्याची वेळ नाही आली अशी, पंढरपूरला वडलांसोबत चला, असं नाही झाला, नी एज्युकेशन मुळे दहावी नंतर बाहेर होते ना.
होय काय?
त्यामुळं मग कधी, हेच नाही झालं, योगच नाही आला. सहा वर्ष झाली लग्नाला. सहा वर्ष झाले मी आणि माझे मिस्टर विचार करतोय की आपण जाऊ एकदा तो सगळा पूर्ण भाग बघू बघून येऊ, पंढरपूर, गणगापूर, अक्कलकोट.
हो, बरोबरय की.
हाआ आ तिकड मग आमची तिकडची कुळदैवत पण आहे ना, तुळजाभवानी.
बर बर.
हे करायचं आहे सगळं. पणश ते
ते कसं तुमचं लहान पिल्लू अस्स पिल्लू असल्यामुळे तुम्हाला ती होईना आता.
हा दोन वर्ष जॉबमध्ये गेले, नवीन घर बांधलं तिकडं तर त्याचं बांधकाम हेत त्याच्यात दोन वर्ष गेले त्यानंतर मग प्रेग्नेन्सी राहिली, मग त्यानंतर बाळ छोटं मग असं करत करतच सहा वर्ष गेले एह्हह
मग आता जॉब करताय तुम्ही?
नाही नाही आता नाही करत, अजून ती छोटी आहे ना तीन वर्षांची तरी आहे ती मग. तिला ठेवणार कुठं ना दिवसभर मी जॉबला गेल्यानंतर?
सासूबाई आहेत ना ग?
सासूबाई आहेत पण त्या अंगणवाडीत आहे जातात रोज.
हो का? हम्म हम्म.
त्याच्यामुळे घरी कोणीच नाही तिला कोण बघणार?
तुम्ही कुठं करत होता जॉब?
मी ऑटोमोबाईलला होते.
ऑटोमोबाईलला होता का? हम्म हम्म.
तिथं तगडा एक्सपिरियन्स, मग त्यानंतर लग्नानंतर मग घराजवळ एक कंपनी आहे. तिथे जॉईन केलं होतं, एच आर डिपार्टमेंटला. म्हणजे दोन वर्ष केला जॉब तिथं पण मग त्यानं प्रेग्नेन्सी राहिली चार पाच महिने केले, नंतर मग ते जमतचं नव्हतं कारण घरी पण कुणी नसायचं आणि तसं पण सहा महिन्याच्या बाळ मटर्निटी लिव्ह जरी घेतल्या असत्या तरी सहा महिन्याच्या बाळाला ठेवून जाणं तर शक्यचं नव्हतं.
नाही घरात कोणतरी असलं असतं ना तर तुम्हाला ते झालं असतं.
आणि पाळणा घरात वगैरे मग तिचे बाबा म्हंटले की नाही एवढं कशाला पाहिजेत आपल्याला काय गरज आहे? चालतेय ना नीट व्यवस्थित मग एवढ्या बाळाचे हाल कशाला करायचे? असा झाला विषय.
हम्म
ते आपल्या बाळाची जबाबदारी आपल्यालाच घेणं.
घ्यावी लागते खरं आहे ते, आणि तसं मन पण लागत नाही ओ कुणा जवळ असं बाहेर सोडलं तर.
हा बाहेर तरी ठेवण्याचा विषयच नाही पण सासूबाई जरी घरी असत्या तरी पण ते आपली जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकून जाणं, म्हणजे चुकीचं दिसत होतं प्रत्येकाला ते.
म्हणजे आज माझ्या जॉबसाठी मी त्यांना तुमचा जॉब सोडा आणि तुम्ही घरी बसा म्हणणं, हे पण मला शक्य वाटंत नव्हतं. आणि त्यांना विचारलं पण त्यांनी पण एवढा काही रिस्पॉन्स नाही दिला त्याच्यात. त्यांना तर त्यांना पण सोडायच नाही, मग मी फोर्स नाही केला म्हटलं ठीक आहे चला, त्यांच्या वेळेला त्यांनी त्यांची मुलं सांभाळीत, आता आपली वेळ आपण आपली मुलं सांभाळायची.
असं एवढं समजूतदार कोण नसतं ओ.
हा नाहीत पॉझिटिवली गोष्ट घ्यायला पाहिजेत ना, त्यात पॉझिटिव्ह गोष्ट झाली की, माझ्या मुलगीसोबत मला माझा टाईम देता आला.
जर मी जॉबला गेले असते, माझ्या मुलीला ते संस्कार किंवा ते प्रेम जे आई देऊ शक तर ते दुसरं कोणी देऊ शकणार आहे का?
खरंय खरंय.
नाहीच होत. त्यामुळे आता इथून पुढं करायचं ते मुलांसाठीच करायचं.
हो ते तर आहेचं की.
त्यांचा विचार न करता असं नाही मग. आणि हे आपला निर्णय बाळ ठेवणं. त्याला सांभाळणं हे आपण केलाय म्हणाल्यावर आपणच करायला पाहिजे.
बरोबर आहे की.
त्यामुळे झालं आता झाली तीन वर्ष तरी बघता बघता मोठी झाली उलट बरं झालं मला असं वाटतंय कधी कधी मी जॉब सोडला.
तुमची खूप म्हणजे म्हणजे असं तारांबळ खूप झाली असती हो. जॉब करून यायचं तिला पुन्हा खाऊ
खूप हाल झाले असते ऑलरेडी ती खूप छोटी दोनच किलोची होती ती जन्मानंतर
अरे बापरे!
हां मग ती तिला सांभाळणं खूप गरजेचं होतं तिला व्यवस्थित.
नाही मग तुम्ही ते उलट योग्य डिसिजन घेतला मग.
आणि तिची माझ्यासोबतची अटॅचमेंट किंवा आता हे खूप जास्त चांगले आहे आता. म्हणजे मी जॉबला गेला असते तर थोडं आपल्या आमच्या नात्यांमध्ये दोघींच्या नात्यात अंतर आलं असतं.
आणि मग ते आपण त्याना नंतर तर ब्लेम करणार सुबाईना बाई तुम्ही असंच नाही शिकवलं. तुम्ही असंच लक्ष नाही दिलं अस तसंच नाही केलं मग ते आपल्याला पटणार पण नाही चार गोष्टी कारण त्यांनी त्यांच बरोबर असणार आहे. कारण त्यांच्या वेळेप्रमाणे त्या तिला शिकवणार. पण आता जनरेशन बदललंय आता मुलांना वेगळंच गोष्ट शिकवण्याची गरज आहे.
हम्म.
त्या मग म्हटलं कुणाला ब्लेम पण नको आणि कुणी आपल्याला म्हणायला पण नको बाई मी मी सांभाळलं म्हणून हिण
मी सांभाळला हां मी केलं सगळं ते आणि आयुष्यभर ऐकावं लाग त.
मग ह्या फक्त गोष्टीसा ठी की मी म्हटलं जाऊदे पाच वर्षे माझेच घरात गेलं तर काही प्रॉब्लेम नाही. घरी बसून पण असं पण काय मी रिकामी नाही बसणार मी काही ना काहीतरी उद्योग माझे करतच राहिन.
हो तेवढं मात्र आहे की.
हां. बाकी जॉब पैसे हे मला आयुष्यात कधीही कमवता येतील पण माझ्या बाळासोबत जो टाईम घालवला मी
तो मला परत कधीच भेटला नसता म्हणून हा निर्णय घेतला.
खरं आहे, खरं आहे.
आणि मुलगा म्हणून एज अ मुलगा म्हणून आपण कोणाच्या जबाब हातात आपण सोडून जाऊ शकतोय पण आपली मुलगी असेल ना तर तो ह होतो त्रास होतो आपल्याला की बाबा नको आपली पोरगी आपण असं कसं सोडून जाणार आजकाल जमाना पण क
नाही आता सोडून जाणं शक्य शक्यचं नाह कोणावरच विश्वास ठेवायचा नाही.
हां अहो तीन वर्षाची पोरगी आहे माझी तरी पण मी शेजारी कुणाच्या घरी तिला सोडत नाही आजकाल किती प्रॉब्लेम होत आहेत बघताय ना तुम्ही
कोण माहित नसतं वो शहरात तर कोण काय कळतय सांगा तूम्ही.
हा किती अवघड गोष्ट
तुम गावाकडं एक कळतं आपली जन्मापासन माणसं असतात शेजारी पाजारी माहित असतं
आणि आजकाल लोकांना आपलं ऐज काय आहे ते बाळ किती हा छोट आहे ते काही कोणी विचार करत नाही.
कोणीच विचार करेणे नाही बघा आता सगळी वृत्तीच बदलत चालली आहं माणसाची कसलं अहो पण किती त्रास होतो ना.
मग आज तुमची मुलगी तुमची मुलगी म्हणताय आठवीला आहे पण तुमचा जीव ती येईपर्यंत सगळा तिच्याकडेच ना शाळेतून
मग घड्याळकड सारखं लागतं ना
हा बरोबर आहे ना.
कुठं आता सुट्टीला पण पाठवायची सोय नाही वो.
नाही नाही मी पाठवतच नाही आता तुम्हाला काय सांगते माझी मुलगी दोन वर्षाची झाल्यानंतर माझी स्वतःची आई मला म्हणत होती तिला इकडं कोल्हापूरला ठेव आणि तू तुला जायच तर तर जाऊ शकतेस तू जॉबला. कारण मी घरीच असते म्हणून
हम्
म्हणलं त्या पैशां जवळ किंवा त्या जॉब जवळ माझं काहीच नाही पडलेलं मला माझी मुलगी छान राहंण इम्पॉर्टंट आहे.
पहिलं कस महिना महिना दोन दोन महिने आपण सगळीकडे.
नाही नाही आता नाही जाऊ शकत. आणि आपण आपल्या मुलींना सोडू पण शकत नाही आता.
तर मग तेच ना आता कुठं एकटीला सोडायचं म्हणलं सुट्टीला कि शंभर प्रश्न मनात.
नाही लक्ष सगळं त्यांच्याकडच लागून राहत ना वो. जोपर्यंत येत नाही शेजारी कुठं खेळायला गेली मुलगी तरी मला ती येईपर्यंत लक्ष तिच्याकडच राहतं.
काय करायचं! कुठ सेफ नाही. शाळा तरी कुठ सेफ आहे? सांगा तुम्ही.